हॅलो!
हा काय करायला आहेव.
काय नाही बघा स्वयंपाक करवले तुम्ही काय करालय?
काय नाही मी पण आता बसले.
हा हा खूप दिवसां आठवण काढला आमची.
होय काय सध्या बिझी शेड्यूल हो. तर त्याच्यामुळं तुम्ही पण काय बिझी होता वाटत?
होय तब्येतन कशी आहे बर आहे क नाही?
हो की बर जरा तब्येत ठीक नव्हती जरा विकनेस पण आला होता.
हा कशामुळे हो
काायम नाही अचानक जर शुगर कमी झाली ते वाट तर होतय कधी तररी मला असं नाही नाही. शुगर म्हणजे कमी होत्या.
होय ते कस काय?
अ काय ना कसं काय होतय जरा मध्ये थोडे दिवस जेवण पण जायत नव्हतं त्याच्यामुळ पण झालं अस असं वाटते. ज्यातन बॉडीची पूर्ण विकनेस हम्म त्याच्यामुळे क हापतरत लगत होतो.
अरे बा हा हा जेवताय की न टायमिंगला मग
टायमिंग विषेवण आहे फक्त जेवण जाईत नाहीे कुठं चटकर भाकरी खा जरा भा कड सव्यालागली.
हा हा अच्छा हा मग कुठे दाखवलाय तुम्ही
काय नाही घरीच दाखवलं मग आता जर असं गोड खाल्ल्यानंतर जरा बरं वाटयला लागेल.
अच्छा हा
चहा घेत नाही मी जरा चहा घेतला मग आता जरा अस हाय.
आहे ना
ग ते आमच्या घरात पण चौंडेश्वरी बसवले ना चौंडेश्वरी अमष म्हून असत ना आता ते मिचलकरण जीला आहे त्याच्या माहत असेल की तुम्हाला
नाही हो मला नाही माहिितततलं काय आमच्यात नसतेेत का मग होय काय असतय ते
आपल्या सदनाची पूजा करतो त्या शिक नाही य मुंडे शरीची पाच दिवस आमच्यात पूजा करतात हो. मग ते पाच दिवस हम्म आमच्याशी भावकी मिळून ना. येऊन बसवतात आणि मग त्याच्यानंतर पाच दिवस भाकीरी करायची नाही घरात नाही करायची फक्त गवा्हाच म्हणजे प चपाती वगैरे किंवा गोड असं काय पण करा
खरं भाकरी करायची नाही ज्वारी ज्वारीच काही करायचं नाही.
स्टॉरीच काय करायचं नाही हम्.
पाच दिवस
पाच दिवस मग आता झाले तीन दिवस आता उद्याचा एक आता मग उद्या गोड गोड काहीतरी पोळ्या नाही तरर मग काहीतरी करायच्या
ह ह
क कडू कडब माह आहेत ना तु्हाला
नाही हो काय माहीत नाही हो.
अ पोळ्या माहिती आहेत ना तुम्हाला हा पूर्णाच्या पोळ्या मग तसच कडबू म्हणजे काय? अं आपण हे कसं करतोय ना आपलं करंजे वगैरे कानू कानूल हा मग तसच तेणी बि हे कर. वाटता क त्याच्यामध्ये पुरण भरून क ते तळून काढायची.
हा म्हणजे ते हे काय म्हणतात त्याला पूर्णाच्या का? कानुले हा पूर्णाचे कानुले हा हा ह अच्छा हा ह त्याला खडबू म्हणतात आहे तुमच्यात आमच्यात काय? आम्ही काय घरात नॉर्मली पूर्णाचे कानोले असं म्हणतोय न
हा हा अस असं उते. हा छान लागते की कचकत म्हणजे तो डाळ लागते ना त्यामुळे छान लागते हम्म.
ते ते
हो करताय का तुम्ही?
नाही मी कध असंच. म्हणजे तुमच्या हच्यातले की नाही आणून देतील. एक वेळा मग... ते आम्ही, टेस्ट बघितलेले... छान शेजारचे... हा... त्यामुळे छान लागतंय ते खाल्ल्यावर
होय होय... लहान मुलांना पण आवडते... पोळ्यांपेक्षा ते चांगलं वाटते, ते खायला हम्म... तुमच्यात सोंगं करतात ना वो कसलं
होय होय... मोहरम मध्ये चुंगा... आज सकाळीच केलते बघा हो... छान लागतंय ते पण हा... पाठवणार की... तुम्ही या इचलकरंजी ला... आल्यावर मला फोन करा... आमच्या घरी या
बरं बरं... ये की.... आमच्या इकडं पण गल्लीत हेत ना ते इथं मस्जिदच ए ना... इथं... त्याच्यामध्ये माहेरी... त्याच्यामधे तर लग्नाच्या आधी... आम्ही इथं... केलेत ना... द्यायचेत ते भाभी वगैरे जे होतेत ना... ते द्यायचे खायला.. होय मी तेव्हाच खाल्लं होतं... तर मला वाटतं पंधरा वर्ष झालं... त्याच्यावर काय नाही... त्यामुळे माहितीए ते
हा हा.. आवो... तुम्ही घरी करू शकता वैनी... लई.. लई सोपं पाय... आपण चपाती लाटतो क नई
हां.
बारक्या बारक्या चपात्या लाटायच्या
हुं.
गुळाचं पाक
हूं
गुळाचं पाक... थोडं पाणी घालायचं.. गुड फोडून त्यात तूप आणि त्याचं पाक करायचं... मग ते चपाती ए की नई... चपातीवर... ते गुळाचं पाक लावायचं... त्याच्यानंतर त्यात खसखस... त्याच्यावर... खसखस कसं... हे तव्यात भुनून.. काय म्हणत तात.. ते तुमच्याकडं... भाजून... हा भाजून घ्यायची... आणि तीळ, ती खसखस... त्याच्यावर गुळ... हे गुळाचं पाक लावायचं पहिला त्याच्यावर खोबऱ्याचं खीस... कच्च्या नारळाच्या खोबऱ्याच खीस घालायचं आणि... ते खसखस टाकायचं आणि त्याच्यावर घी
तूप... हूं
तूप... हूं... तूप तूप... ते घालून... त्यानी मग करायचं... खूप छान लागतं अवो ते
पण, ते डिझाईनचं करतात ना ते?
होय... ते छाप उठवतात... ते चोंग्याचं पटरा पटरा असतोय ते... पटरा असतोय ते... डिझाईनचा पटरा असतोय मग, त्याच्यात करतात मग ते
होय काय? तेच... मी पण डिझाईन वगैरे असते ना... म्हणून म्हटलं ते चपात्या सारखं काय दिसत नाई म्हणून म्हटलं
होय... आणि कसं असतं... आमच्यात आमाोशा झाली का नई
हा.
त... हे करत नाहीत. डिझाईन उठवत नाईत... काय तर हा... साधंच नुसतं लाटून... करायचं असेल तर कर. तात... आसं करतात... रोटा करतात
हं. हं हं रोट... रोट... हा... ते कसं करताय.. तुम्हाला येतंय?
नाई.. नाई... मी नाई... आम... कसं बाहेरनच करून आणत्यात नई... ते खपली गहू म्हण अ... नसतंय का त्याच्या... त्या हच्यात म्हणजे
त्या गव्हाचं करतात, पिठाचं.... हूं हूं... पण साध्या पण गव्हाचं होतं ना ते खरं
काय माहित नाई वं... आमच्यात तर... स... ज्यादा तर खपली गव्हातच करतात.
हा... चवीला असतं सोडा ते... मोठे जाड जाड असतात ना... त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे घालायचं
घालून... साखर खसखस... हा
हा... मी पण करते... होय ते आमची ल्या भाभी आहेत ना त्या त्यानंचया माहेरी करतात पंढरपूरला मग तिथ घेऊन येतात त्या मग त्या चहा बरोबर वगैरे छान लागतय कि दुधातन किंवा असल पण खायला छान लागते.
आमच्या घरात तर आम चोंगई किंवा दही बरोबर खातो.
होय चांगला लाग
होय आंबट, गोड लई छान लागतेय ओ ते. आमच्या मम्मीला लय पसत लय छान तुम्ही करून बघा आणि मुलासनी पण खूप आवडतय.
अ् मग वल्लं खोबरं कि वाळेला खोबरं असं करायचं ओलं
ळ ते खिसायच नारळ आणि ती खीस त्याच्यावर घालायची.
ह ह हा म थे काय भाजायचं वगैरे काय नाही काय? ओके ओके
पाक करतो कनी त्यात थोडी इलायची आणि घी म्हणजे तूप हा तूप घालायचं त्यात हा तूप घालायचं त्यात. नाही नाही आपल्या आवडीप्रमाणे.
नाही तस नाही म्हणालो आपण जे पाक करणार आहे कनी गुळाचा त्याला अंदाज हाय काय? एवढ्याला एवढं जे एक वाटीला
तस काही नाही म्हणजे हा पातळ र म्हणजे आपलं ह्याच्यासारखं थोडं लय पण पातळ करता करायचं नाही आपल्याला चपात म्हणजे त्या ह्याच्या्यावर लावायला आल्यासारखं
येेत म्हणजे थोडक्यात कसं आपण चिरमुऱ्याचे लाडू करतोय ना त्याला कसं घट्ट पाक लागतय ना.
नाही नाही घट्ट नाही पाक करायच त्याचा पातळच. म्हणजे खूप पण पातळ नाही खूप
घट्ट नाय मिडेयम मध्ये हा हा हा ठीके म्हणजे एकाना अंदा असतोय ना एक एका वाटीला म्हणजे एक वाटीत गुळ असेल तर अर्धी वाटी पाणी घालून करायचं असं अंदाज हाय का वाटली म्हणून म्हटल मी.
हा हा ते म्हणालाय होय तुम्ही
तसा अंदाज म्हणते मी तुम्हाला
थोडंसं पाणी घालायचं म्हणजे गुळ त्यात डाग लागू नये म्हणून मेलट व्हायला पाहिजे हा नुसत गुळाचच पाक त्यात पाणी राहिलं नाही. हा या गुळाचा वास पण येतोय नाही त्यात मग गुळाचा वास येत नाही ते शिजल्यावर.
अच्छा अच्छा
हम नाही खरंच करा मुलासनी तर खूप आवडत ओ. माझी तर मुलगी तेच खाते अरे बापरे माझ्या मुलग्याला नाही आवडत हा हा
त्याला ते कट्ट्याला मस्कच गोड लागते त्याला कुठं गुलाब गुलाबजामुन म्हणा पेढ खावायचे असलल आवडतय बासुंदी
हा हा
असलं शिराव उपीठ असलं काय आवडत नाही त्याला
होय काटकी जे एक मुलांचा असत सोडा
हम्म तिकट म्हणता सगळं आवडत त्याला
हो मला वाटलं कॉल होणार नाही.
नाही होय मला पण तेच वाटल तर तुम्हाला नाहीे कॉल मग म आता ग्रुपला पड म्हटलं म सगळ्यांना मेसेज केले म म्हट तुम्हाला एक कॉल कॉल करून ब फ आहात का म्हण पण झा किती धास झालेत माझे कॉर्
हा हा
ह मग त्यांना म्हटलं अजून वीस कॉल आहेत माझ पास कंपल्सरी करावाच लागणार होय तुमची किती कॉल झालेत.
माझे पूर्ण तेज झाले मी सांगित नाही का तुम आपपच ते जमा झालेत म्हणून. होय आपापच मी तीन चार पाचच केलते त्या पॉप बटन वर क्लिक केल्यावर नाही आपाआप समिट समिट. होत गेले ते एकटा नाहीत का? काय बरं झालं केलं असत ना. आता कोणतेच टास्क नाही आहेतेत नाहीता
हो आप मला पण नाही आहे मात्र तेच मी मेसेज बघितला ग्रुपला सकाळच्यान बघितलं नव्हता. माता म्हणलं तुम्हालाच करूया मग एका नंबरवर त्या नंबरवर सध्या फट कॉल झाला म्हणजे प एम अ म्हणजे मोस्टली पाच कॉलेज करायचे आहेत ना
होय होय
त्यामुळे ते आलं नाही म्हणून म्हटलं नंबर मला लक्षात येई ना तुमचा म्हणताना म्हटलं तुमचा नंबर हाच आहे का चार पहिला
हा हा तुम्ही व्हॉट्सअप वर मेसेजन केलाय का
हो हो मिीस केली
हां
हा मता आणि जोग ् क कराय कॉल के की अस पाच होत्या उद्या पाच करतो असं करतो ना
होय होय चालेल होय होय चालेल आणि तुम्हाला आता टास्क कोणतेच येत नाही
चालेल नाही नाही नाही आलेले
ते होय मी मेसेज टाकला होता ग्रुप.
हा हो मी ते तुमच्या मेसेज बघूनच म्हणून. काय असं वाटलं म्हणून कॉल केला होता विचारायलाच.
नाही मला पण नाही माझे पण पूर्ण ते तेच झाले नाही. का रेकॉर्डिंग टास्क?
टास्क ह झाले तुमचे रेकॉर्डिंग टास्क. तीच रेकॉर्डिंग टास्क झाले तुमचे.
होय तिस झाले.
हा हा ह ह आमचं काय नाही अजून मला ते रेकॉर्डिंग चालेलंच नाहीये.
माझ्या हिशोबान म्हणत दोन दिवसाने देेततील.
मला वाटतं हा म्हणजे हिचा कॉलिंगचा टास्क झाला कि मग देतील असं वाटत. ते मला अग काय असेल ते असेल आहे ते तरी कमप्लीट करून घेते मग?
वट करून हा चालेल.
मग नंतरच्या नंतर.
हा चालू आहे बघा भाकरी कर. लवकर करते हो म्हणजे उकडत नाही शर का?
होय हो मुलं शांत येत वाटतो आवाज नाही की मुलांचा.
खेळालच नाही बाहेर त्यामुळं चा
चालते चालते चला जो टाइम पण झाला आपला परत बोलूया हा. अक होते काय बक्क्यांनी मग पुढं कंटिन्यू करूया.
हा हा चालेल चालेल.
हा